हॅलो
हम्म
काय
तास तास किती झालीत कं्प्लीट
आता हेवती सरासावरय वाटतं
हे टोटल किती चाली
टोटल हे दोन झाले दोन पूर्ण हो सात चाौ झाला होता आणि ते पाच आणि हे सात हे दोन तीन सात आठ होत जात आहेत कलला लागेल
हम्म हम्म हम्म
कायला
कायही नाही काही नाही तेच विचारल तू
हम्
नाही ते पैक्षाच काय विषय नाही आहे तुझं तुझं तुला मिळ मला मिळत नाही काय
अस स आहे का
हम
तुम्हाला एवढी मदत केली त्यासाठी खरंच आ आभारी आहेझ मनापासून अर्ध पैसे देऊ शकत नाही मी माझरीचेक दिलो असतो मी दो दोन पेपर बॅग लागलेत किती माहती आहे काय खर्चा पण सांग तुला सातशे रुपये पर पेपर हा सातशे रुपये अिचेकीनचं दीडशे रुपये फोटो कापी यायचं किती झालं साडेसातशे रुपये झाले
घरात माहत नाही मग तू पैसे बाकीच्या व्हाळेला पैसेच असत कसं काढतोस मग
कुठे बाकरीवाला बाकीरी पैसेवं काढतय मी
बॅकला म्हणजे बाकीच्या वेळेला बॅक लागते तेव्हा
बाकीच्या वेळेला बॅगस लागलाच नाही ग मला कधी मागच्या समशला तीन लागले
हम्म
तीन पेपरपैकी दोन पेपरक दिले त्या घरात सांगितलेलं
हम्म हम्म
का घरात नाही घेतलेले पैसे बॅग काय असं काय परंपरा आहे मला मला बॅग लागला अस
म्हणजे तू सांगून घेतो असय
ह सांगून घेतो तो ह वेळेला सांगितलोय बॅक लागलात म्हणून
माझा भाऊ आहे ब माझा भाऊ आहे कमप्युटर सायन्स ला त्याची बॅक आहे तीन फक्त आम्हाला माहिती आहे
हा आमच्यात पोरं सांगत बसत नाही घरात बॅग आहे आणि ह्या त्याव आहे
ते पैसे दुसरीकडनं वढतोय आणि म्हणतोय अ सृष्टी शावणीला खा काला घालणार आहे मी म्हणलो काका विचारला मी म्हणल एक रुपये दिला नाही नाही
म त्याला मारले असले घरात
नाही मारले काय मारतात त्यांच्यात पण चि चिल्लाय एवढ काय नाही खरं ते असली कामं करते काय माी कुठनं कुठनं घालते
हम आता माझे मित्र आहेत का नाही ते असली बेकार ल त्या नाही ती असं तने आता काय समज खली आणायची आहे
हम्म
खारी कती रुपया त्या्या तीस रुपयाला य त्या्या
हम्म हम्म
पन्ना शिवड घेतात
हा
तीस रुपयाे खाल्ला वीस रुपयाचा कपला
ह
आणि असं हे लय पैसे मारते ना घरात ना लय म्हणजे दिवसाला वीस तीस चाळीस रुपय मतात का
ते तस सोम आमचा डायरेक्ट उचलते पन्नास
होय काय असं तो का नाही शंभरच का काम असलं का नाही
हम्
घरात ना दीडशे रुपये मागून्यायचं दोनशे रुपये मागून घ्यायचं दीडशे रुपये महागाच्या शंभर काम असलं बार्गेनिंग करून सत्तर वरच कामा करायचं ते ते ततीस आणि हे हे पन्नास सत्तर रुपये लाव सत्तर रुपये किशात पाचशेचं काम असलं नऊशे रुपये मग मागायं पाचशेच काम चारशे मध्ये आवरायचं पाचशे रुपये खिशात हम
असलं काय करत नाही चोळा आमच्यात तर आता तर
ह असं करततेय माझा मित्र काय आणि एव एवढं स करू पैसे कठ वढवते सांग
हम्म
अडत मोतयला
कशाला
गाडीत पेट्रोल
गाडीच आता बुलेट असले लागतेच आता माझ्या भावाला बघ आठवड्याला हजार रुपयाेच पेट्रोल घालायला लागतील
बुलेटला
हो
कोणा आहे बुलेट
म भा गणेशची भावाची माज्या
हम् म ते उत्ला समती बोल दि ददी
का
क स माहितीची बलटे
माझ्या भावाची म्हण सांगालय
नाही नाही आता मी काय म्हणलं तो गाडीत पेट्रोल घालायला म्हणतो ना म्हणल ना फक्त मी आहे तू काय म्ह बोलला तेवढंालाग तुला गुडडा ते
जेवढं एवढं पैसे त्याला जाणार की बागच्या आपल्या गाड्यान लागत नाही
बरोबर आहे मला मला वाटलं मला सारखं फक्त वाटतं कारण त्याची बुड अस की आमच्याडडेच असते ती
नाही नाही मी बैठलो नाही कधी
हम् आमची सिल्वर कलरची बिले टाईम येत आहे काय
बैठलच नाही तर तेच सांगल
हा अ तुमचे ते नात्या सारखं सारखं तनदा वरतो
ते तेवढं पैसे त्याला लागतात हजार रुपये आठवड्याला घालतोय आणि त्यात आध उगच फालतो का करत बसतोय तो एक वाटी पेट्रोल जाते तरी पण शॉर्ट मारते
पटाड वय मिस फायर ते आम्ही मार नाही बुलेडलाहिच्या आम्ही कुठल्या पानाला मारलेलो आता वेदांश आहे का तसली सेम क कायल त मित्रा ज आहे पाशे दया दजे कोल्हापुरातात ते जे मारले लोक आहे असले फराडे मारले त जोरात आई ग तेव्हा दोन बायका होत्या बाजूला गाडीवरून चालल्या तिनी गाडी आमच्याच्या त्याच्या बाजूलाच घेऊन बरो फटाडी मारली मारली ग मी जोरात
हम्म
आणि मला कसं इंजिनचं चांगल नॉलेज आहे ना कुठे किती वेळ थांबवायचा आणि मग मारलं क जरत पुटत्या आणि मी त्यानुसार मी माझ्या पतीने मारली जोरात ते म्हण लागलो मी एवढ सर बोल्या टा मी पण फा्या फो एवढ मोे फटा्या आता पणोाय नाही म्हण लागे चालू गाडीवर
हम हम
फड आमचं बी कानाच कुई वाजवयचं दोन मिनिटं आणि पाश्ितीच म्हटलं तर आधीच फटाट फडत त्या गाडला काय न करत फटाट फुडत गाडी त्या गाडीला मी फटाडे फोडलेलो जोरात आणि असता जोरात पडलो की नाही ती बाई घाबरली अस म्हणजे गाडी चालली ज्युपिटरवर ना
हम
फटाडेवाजांचा हँडल असं हल्लं त्यांचं त्या घाबरलं असं का आणि हल्ला आणि तिकड बाजूला डांब होता डिवायडरचा त्याच्यावर जाऊून घासले ते गाडी आईचा दाना
आम्ही कोण नसताना बघून मारते बाबा
आम्ही आग तवा कोणच नव्हतं माझी गाडी तझी ऐंशी लाव होती गाडी ऐंशी नव्वदा टेकवलेल गडी ती हायवेवर न्यू पॅलेस रोड आहे का तो
हम्म हम्म
न्यू पॅलेसच्या रोडला तिथं आणि तिथनं आत जायच होतं म तिथं बरोबर गेल फाट्ट करून फोडलो जोरात फटाटे फोडलो गाडी फास्ट होती त्यामुळे इंजिन ताकत होते ना त्याचं आणिोडपटाट बोलल्या नंतर घे क कुठलं काय त्या बायकाल्या वर्डातल्याकडे बोललेत का स गाडीला पाहायला म्होललं माझे नंबर प्लेट ववर नाही लावलाय नंबर प्लेटर कॉल पाय लावलाय ना कि आम्ही आ लो चार फोटो काढलो आणि आलो मग ते लय माारी त्या बायकाने ते गाडी्याच तिरकी करून घातलेली त्या डिवायडरवर घातली पोर ना आणि गाडी आडवी रस्त्यावर आम्ही सटकलो त्यां चुक प करून बर आम्ही धडकल भिडकलो असं आमची चूक आहे ना आम्ही धडकाय भी नाही आम्ही फक्त बाजूने गेलोय फ फोडले आणि त्यानंतर माझा बघून ऋषा फोडाय गेला दोन चार दिवसान त्याला पण असं लले हे आहे का खाज् आहे गाड्यांची अ फटाकड्या फोडत बस ति दान दान दान दान फोडाय लागल फटाकड्या त्याच्या नंतर त क्लिप असताते फूल इंजेक्टर जी आहे तितन बा गाडी बाध त तर
हा
मारबार क्लिप क्लिप तुटलेली ती आणि तिथेच पार्ट वेगळा चालतात फ्युल इंजेक्टरचा इलेक्ट पाईपची हया सौर्या असल्या शिवाय झालत कणी लई मग नंतर ना झालं मग ती गाडी घेऊन तू जाणार म्हटला तर ते काय गेला नाही मग गाडी तिथंच मग भावाला बोलवून घेतला भावाला पल्सर ऍक्टिवा घेऊन एका गाडीवर येेऊ एका गाडीवर येेऊ आणि मित्र एक आणलेला पकडून त्या त्याला बूलेटर बसल्या दोघंच मिळून दाबाय लाग गाडीत
हो का
मी ढकलत नेलेत मेकॅनिक कड तस गाडीवर ना पाय लावून मग गाडीची तर सोडली म ही गाडी घेऊन गेली मग गाडी चालूच नाही येणार होती मग तवर हे जाड फॉर्च्युनर दे मग फॉर्च्युनर आमच्याकडेच
हम्म हम्म
फॉर्च्युनर फिरण या्या गाडी आमच्याकड असत तिथं हे भारी आहेत खरं पोरं कलडतच एकदम म्हणजे खरोबर चांगले पोर तर मला गाडी येत नाही माहित आहे तरी पण फॉर्च्युनर ए म्हणलं सौर्या म्हणलं मी मारणार आहे गाडी घेे की म्हणलं भावा गाडी तुझी आहे मी गाडीत त्या बाईच्या अंगावर घातल असतो ती गोष्ट वेगळी
हम्म
ते बाई त काणंपडूनव ते बाई असं मोठ टेक्युलरली ऍक्टिवायचे मला काही कळे ना माझ्या गोट्या कपाळात असं सोडलो क च गाडी उचलली फुडण ग झाार झा फुढत जाय लागली किल्ली बंद केल हँडल बो आणि हँडब्रेक मारलो तिन्ही गोष्टी अऍट अ टाइम केल्या मी आणि मला चांग अरे भाई भाई असं नाही मला मारायचं असं मारायचं म म्हणलं नाही म्हटलं जा खज म्हटली बाज झालं म्हटलं तुमची गयड तुमचं तम्हाला लागला म्हण परत काय मारणार नाही म्हटलं की गाडी फॉर्च्युनर लैवार ल हगलेलो मी त्या वेळेला तीन हजार सीसी इंजिन गाडीच तीन लिटर इंजिन जु आहे ना फॉर्च्युनर नवीन नाही नवीनला टू पॉइंट एट लिटर आहे
हम्म
म्हणजे अठ्ावीवशीची सिंजर आहे ना नवीन गाडीला नवीन क का इंजिन त्यात जुनी त्यात डिझेल आई ग डिझेलला ताकद जास्त असते ना पेट्रोलपेक्षा डिझेल म्हणल्यावर काय? कोकणाच गाडी उचलली पुढणं मी सांगुन गार मी. लय लय घाबरलेलो त्यावेळेला मी. आता काय झालं बिलं म्हणंट सौऱ्या अर नाही म्हणला काय होत नाही मार म्हणलं नाही नको राऊदे म्हणलं थांब म्हणलं. मग मी उतरलो मग म्हटला ऋषाग नाही म्हणला गाडी मी मारणार आहे म्हणला. मग सवऱ्यान म्हटला तू मारणार? बर मार मार म्हटला मजे ऋष ऋषाला मारल ऋषाला यच फोर व्हीलर.
फोर व्हीलर येत्या येत नाही तेला.
मग एवढं प्रॅक्टिस नाही आहे ग येत्या.
हम्म हम्म हम्.
कि माझ्या आयुष्यातली पहिली गाडी इनोवा क्रिस्टा मारल्या.
हम्म.
त्यानंतर शुटडद परपेट मारला यथ ग्रउंड वर आपल्या.
हम्म हा.
त सुट्टी डिझार मारला ती परफेक्ट मारलाय काय विषय नाही ग्राउंडवर. त्यानंतर ही फॉर्च्युनर घेतलेली ही अशी एवढी उचलली की नाही त्यामुळे तपासून गाडी मारून न तपासन मग एकदा वेरणा मारलाय सौर्याची. ग्राउंड वर फेरणार काय वन पॉंट एट लिटर इंजिन आहे बारका इंजिन. ताकद कळत्या ना गाडीची. अठराशे सीसी कुठं तीन हजार सीसी डिझेल कुठं वेरणा पेट्रोल आहे. ती व जरा मारली मग ती व्यवस्थित जमली मारायला खरं रोड रोडवर अजून घ्यायलाच नाही आहे.
हम्म हम्म.
आणि हाय गल्ली तला. जास् ड्रायव्हर काढला नवीन गाडीव त्याला काढायला म्ह गाडी. ती गाडी घेऊन जाय ग्राउंड वर मग ती मारायची.
मी पण शिपणार आता बूया पुढच्या वर्षी मे बी.
अकरा मिनटं झाली.
हला
हम्म. दुसऱ्यांना तयार करून ठेव कोणालातर आपली लिमिट काय माहित कधी संपते.
आपली सप्ला नंतर बघूया कामाला लावतो मी हा एक आयडी करून ठेवला एक तयार मी.
हम्म.
खरं लय विषयावर आलाय सध्या आता सी ऐ सोडायचा म्हणू लागलाय मधी.
हम्म हम्म.
अक्कोलकोट कडून परतणार ना?
श